हॅलो
फ्री आहात का दिदी तुम्ही
हो हो बोल की
हां चली मला ना तुमच्या म्हणजे काही नाही असे सहज आठवून आली म्हणजे आज ना माझ्या कुटुंबानी माझ्यावर खूप प्रेम दाखवलं मग म्हंटलं. आज थोडं कुटुंब म्हणजे कुटुंबाविषयी डिस्कशन करूया दिदी पण फ्री आहेत. का ब म्हणून कॉल केलेला आहात न
अच्छा अच्छा आहे ना बोल ना,
आज अचानक म्हणजे काय झालं क्चुली माझा आज रिझ्ट लागला. मी आज माझं कुटुंब म्हणजे माझी फॅमिली खूप खुश होती म्हणजे
मग असणारच रिझल्ट हा नंबर आला. म्हट त्या नंतर सगळे खुशच असतील नाही का
हो त्यामुळे आज कुटूंबाबद्दल डिसकशन करूया. म्हणजे अस प्रेम व्यक्त करायला कोणी नव्हतं कुटुंबालाच सांगितलं तर ते थोडं म्हणजे चांगलं वाटत नाही म्हट बोललं की,
हा कुटुंबाचच प्रेम कुटुंबालाच कसं सांगणार ना. ते म्हणजे आपल्या कृतीत तुम्ही व्यक्त करायला होत. पण असं तस शब्दात कस सांगणार ना. हम् शब्दात नाही सांगू शकत.
हो तर माझ्या मते ना दिदी कुटुंब म्हणजे म्हणजे मी आज अनुभवल अनेक वर्ष मी अनुभवत आहे पण आज मी खूप खुश आहे. म्हणजे आजपर्यंत खुश होते पण आज माझ जो रिझल्ट लागला माझी फॅमिली माझं कुटुंब एवढं खुश होतं की मला तो क्षण अवि -स्मणीय झाला होता. मी म्हणजे असं ते डोळ्यात टिपून ठेवण्यासारखं ते चित चित्र होत आजच आमच्या घरातल. माझं कुटुंब हा माझं कुटुंब खूप प्रेमळ आहे. आणि माझ्या मते कुटुंब म्हणजे ना एकत्र राहणार रन प्रेमाने जोड लेले एकमेकांची काळजी घेणारे असं लोकांचा एखादा समूह म्हणजेच कुटुंब असं मला तर वाटत, आणि कुटुंबाला हो आणि कुटुंबाला आपण मराठीमध्ये परिवार देखील देखील म्हणू शकतो. कारण माझ्या माझे परिवारातील लोक हो आणि इंग्लिशमध्ये त्याला फॅमिली म्हणतात फॅमिलीची स्पेलिंग एफ ए एम आय एल वायू वाय येते याच्यातूनच म्हणजे अर्थ होतो. की एफ म्हणजे फादर ए म्हणजे अंट एम म्हणजे मदर आणि लास्टला आय य वाय तर तिथं होतं की आय लव्ह यू म्हणजे फादर अँड मदर आय लव्ह यू फॅमिलीचाच अर्थ जर म्हणजे स्टार्टिंग आई बापापासून आणि एंडिंग प्रेमापासून होत असेल तर ते कुटुंब किती छान वाटत असेल म्हणजे कुटुंबाची निर्मिती किती छान पद्धतीने केली असे. देवाने.
हो.
माझ्या कुटुंबात
म्हणजे आमचं एकत्र नाहीये, म्हणजे मी वेग वेगळ राहतो, कारण आम्ही कामा निमि त आम्ही भा त मुळ आम्ही काय म्हणजे हा पण ना पण हा. पण कसंय आम्ही जेव्हा सुट्ट्या आम्हाला मिळतात म्हणजे कामाव कामावर आहेत ना सगळेजण. आणि मुलं शाळेला. त्या च्यामुळे जर आम्हाला म्हणजे तुटपुंजीच म्हणजे एकदम थोड्याश्या सुट्ट्या मिळतात, पण त्या सुट्टीत पण आम्ही जेव्हा घरी म्हणजे गावी जातो. सबत तेव्हा आम्ही सगळे एकत्र असतो. सुट्टयांमध्ये बाहेर गावी ज म्हणजे आमच गाव आम्ही नोकरी निमित्त आम्ही दुसऱ्या गावी राहतो. पण जेव्हा आम्हाला सुट्ट्या मिळतात. आणि आम्ही जेव्हा घरी जातो ना तेव्हा इतकं छान वाटतं सुट्ट्यांमध्ये आम्ही सगळे कत्र येतो.
हो कारण कुटुंब हे म्हणजे समाजाच्
हा आणि तुझ्या कुटुंबात म्हणजे अ किती सदस्य आहेत ग?
अ माझ्या कुटुंबात आई, वडील, भाऊ, बई ण, आजी, आजोबा, काका, काकी आम्ही एवढे म्हणजे सर्व एकत्र फॅमिली आहे. आम्ही लहान कुटुंब नसून म्हणजे पिढपिढ्या चालत आल्यापासून तिथे म्हणजे आजी, आजोबा असले तर किसी प्रेम अपुलकी त्यांचे संस्कार म्हणजे आधुनिक काळातले संस्कार की हे करू नको. ह्यामुळे हे होईल ते करू नकोस त्यामुळे कोणा म्हणजे वाईट संगतीत जाशील. असं प्रेम त्यांच्याबद्दल असलेला आ- दर आपुलकी आपल्याला म्हणजे आई, वडील, आजी, आजोबा सांगतात. ना काका, का की देखील माझे खूप छान आहेत खूप प्रेमाने सांभाळतात. खूप लाड करतात. ते देखील खूप खुश होते. मा झे मार्क्स ऐकुण, काकानी मला गिफ्ट म्हणून म्हणजे अस पैसे पैस म्हणजे त्यां त्यांना माहीत नव्हत की मा- झा आज रिजल्ट आहे. पण काकांना कळाल्यानंतर काकांनी मला पैसे दिले. गोड खायला मिठाई आणली. आणि असं बोलले की तू म्हणजे छान मार्क्स मिळवले. त्यांच देखील प्रेम मला म्हणजे आज कळालं ना तसेच विशंगी आत त जसेच आनंदाच्या म्हणजे, आनंद होता ना. आनंदाच्या क्षणी माझं कुटुंब माझ्यासोबत होतं. त्याने टाइम स्पेंड केला. माझ्यासोबत तसेच दुःखाचा एखादा प्रसंग माझ्यावर ओढवला असल्यास तर माझी फॅमिलीच म्हणजे माझं कुटुंबच माझ्या पाठी मग खंबीरपणे उभं राह
हो कारण दुसरं कोण उभं राहू शकत नाही ना, आपण कुटुंबात जे आपले म्हणजे जे ते रा ते आपलं कु कुटुंबटुंबस एकत्र बांधतय, एकत्र म्हणजे सगळं जे काय असेल ते, दुःख म्हणा किंवा जो प्रसंग काय असेल ते, सगळं कुटुंब च सगळं सो म्हणजे घेत ना दुसरं कोणी आपल्याला आपल्याला मदत होत करत
हो शेजारी नातेवाईक फक्त सल्ला देतात ना की,
हा
हो सल्ला देतात, की तू हे करायला नको पाहिजे होतं. पण सात ही घरचेच लोक देत तात, की एखाद्या ठिकाणी आपण चुकलो, तर नाहीत नातेवाईक शेजारी वगैरे साईडला होतात, म्हणजे की बाबा रे मी यामध्ये नाही असं बोलतात ना. पण फॅमिली आपल्यासोबत उभा राह ते. की ही माझी मुलगी आहे, माझी ना नात आहे, माझी बहीण आहे, असं म्हणजे खंबीरपणे उभा राहतात ना आपल्यासोबत. म्हणजे एखादी चूक जरी घडलं आपल्यासोबत, म्हणजे दुःखाचं असूदे किंवा आनंदाच्या क्षणी कुटुंब हेच आपल्यासोबत असतं. त्यामुळे प्रत्येक काच्या प्रत्येक व्यक् तीच्या जीवनात माझ्या म ते सर्वात महत् वाचे स्थानिक कुटुंब आहे. कारण एखाद्या अनाथ आश्रममध्ये गेल्यानंतर त्यांच्या डोळ्याची कुटुंबाबद्दल, ज्यांना ती आईवडिलांची, नातेवाईकांची किंवा आजीआजोबांची माया मिळालेली नसते, ते डोळ्यातून आपोआप त्यांच्या व्यक्त होते. कारण नसलेलं प्रेम, नसलेली माण सं त्यांना किती म्हणजे गरजेचे असतात, हे त्यांच्याकडून आपल्याला समजते. आपण खूप लक्की आहोत. की आपल्याकडे कुटुंब आहे. आप वडील आहे. आपले आजीआजोबा आहेत, काकाकाकी, बाहू बहीण आहे आपल्यासोबत.
हो हो आजीआजोबांचं प्रेम कसं वेगळंच असतना. म्हणजे पहिल्या जमान्यातलं, पहिल्या काळातले ते आजीआजोबा असतात. त्यावेेळच्या त्यांच्या गोष् टी म्हणा, चर्चा म्हणा. त्यावेळेची तेंच्या कहाणी, म्हणजे गोष्टी खूप छान वाटतात ते ऐकताना.
होय आणि माझं कुटुंब तर तुम्ही आता बघितलंच असेल, की मार्क्स फक्त मार्क्स ऐकून एवढे खुश झालेले, मग विचार करा किती प्रेमळ आस तेल आणि आनंद दी आहे. माझे आई वडील म्हणजे आई माझी घरकाम करते, वडील खूप कष्टाची कामे करतात. खूप मेहनती आहेत आणि सगळ्यांची काळजी घेतात. म्हणजे वडील आणि काका दोघेजन देखील आमचे म्हणजे असं भांडण न करता समजूदारपणे मिळून मिसळून एकत्र राहून परत ना सगळ्यां ची मतं म्हणजे सहकाऱ्याने काम करतात. मतभेद निर्माण होत नाहीत आमच्यात. एखादा विषय म्हणजे पटला नसल्यास आमच्या आजीआजोबा आम्हाला समजावून सांगतात. काकाकाकींना समजवून सांगतात. आई वडिलांना माझ्या समजवून सांगतात आणि मग तो निर्णय आम्ही पुढे घेतो. म्हणजे एखादे काहीतरी आमच्या घरी नवीन आणायचं असेल आम्ही सगळ्यांच्या लहनांपासून ते
वाव फार किती छान मस्त खूपच छान हो हो मस्त आहे ग तुझ कुटुंब सगळे कशे असे एकत्र बांध आलेली आणि एकत्र राहणं, खाण पिणं मौज मजा म्हणजे मस्ती म्हणा म सगळ असं कस अस मौज मजा आ आणि दुःख, सुख सगळं कसं तुम्ही एकत्र घेता ना
कुटुंबाशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे.
आणि कुटुंबात हो हो आणि कुटुंबाच कसं आसतय जरी आपल्याला जरी म्हणजे ठेच लागली तरी कुटुंब म्हणजे घरच्यांच्या डोळ्यात पाणी येत
हो. आणि काय माझी, माझी बहीण किंवा भाऊ हा आमच्या छोट्या मोठ्यांच्या म्हणजे छोट्यांच्यात मोठ्यांच्यात का नाही छोट्यांच्यात कधी कधी आमचे भांडण होते पण आम्ही लगेच एकत्र होतो. म्हणजे थोडीफार म्हणजे भाऊ बहिणी बहिणी बहिच किंवा भावाभवांचं आमचं भांडण होतं
हो, हो, हो, थोडं फार ते पाहिजेच कुटुंबात थोडस रडणं हसणं ते सगळं आलंच.
राहिल्या आणि मुंग्या लागतात म थोडं भांडण
शिवाय कुटुंब कसं?
हो आणि आम्ही रविवारी म्हणजे आमच्या सगळ्यांना सुट्टी असते ना मग काका, काकी मम्मी, पप्पा आजी, आजोबा आम्ही ट्रीप काढतो फिरायला जातो किंवा एकत्र जेवण करतो खूप सारे म्हणजे वेगवेगळे खेळ खेळतो म्हणजे बैठे खेळ आजी आजोबांसोबत आजींकडून गोष्टी ऐकतो आज आम्हाला त्यांच्या लहानपणी केलेली म्हणजे कार म्हणजे कार्य थोडेफार आगाऊपणा केलेला वगैरे हे असं समजावून सांगतात की, ही गोष्ट आम्ही केलेली तुम्ही करू नका असं छान पद्धतीने आम्हा म्हणजे असं सहकार्य करतात.
छानचं मस्त आहे गं तुझं कुटुंब मला आवडून एकदम म्हणजे मला फारचं छान आवडलय. किती सुंदर आहे तुमचं कुटुंब
हो आणि माझ्या हो हो आणि माझ्या आईवडिलांनी की मला ना प्रामाणिकपणा मेहनत आणि इतरांचा आदर करायला देखील खूप छान पद्धतीने म्हणजे शिकवलेलं आहे.
हं हं ते दिसतचं आहेत. तेजाब बोलण्यातून वागण्यातून
हो माझं कुटुंबचं मला म्हणजे खूप छान वाटते मी आज खूप आनंदी आहे मला मार्क्स छान मिळाले तुम्ही माझे
अभिनंदन हो हो अभिनंदन करणार ना पण तू कुटुंबाविषयी एवढंच. छान बोललीस तुझ्या ते मी त्यात मग्न होऊन गेले त्याच्यामुळ राहिलं हां माफ करा हां पण तरी सुद्धा मी फार तुला खूप खूप खूप म्हणजे खूप शुभेच्छा. फार छान मार्क्स तुझे मार्क्स पडले आणि खूप छान आता पुढं अशीच शीक. कतरा कुटुंबास. च मार्गदर्शन आहेच तुला तरी सुुद्धा तू खूप छान पुढे जाशील माझी खात्री आहे.
धन्यवाद दीदी. ओके बाय. ते होते नक्की परत भेटू हा हा.